हॅलो!
हॅलो!
जेबिंगो
राम राम
बेसहा की,
हा बेसा बैसाखी
हो जेवला का?
हा जेवलो तुमी बी जेवला हाके?
हो जेवलो, काच होईत भाजी
आमचाके वो जो सेरी कप होत ते सेरच्या पडवा बनवलो.
सरी का?
तुमचं काय करलाव?
हो का
पाणी पडत ए का हो इकडे बी पाणी आता सुरू होत आहे
तुम्हाला भी येत आहे
हा हा पण या पावसात ऐसी राहतेत
हो तुम्हाला इष्टम का पाण्या पावसं
नाही इष्टंबा
खलचे घर पाणीमध्ये गळते
नाही गरला इष्टम अस ना
नयगरला इष्टम पण या विज नाई पडावा
विज कोट पडतात कोटके एगागे पडत ओलाव जागी पडतात
नाही तर कची मांडी मारतात ठेऊका काही विजा चहाचे ते मलाच घेव लागते
ते
वेळ लागतोय ग त्याला
हो मारीच
हा
तुम्हा आकड बीज नाय पडत का
आमा का नय कोतेे पडत बिज
हां हां होगी समंधी काय मरून जाय का बिजा पडुन
आता स्टार्ट होतय ते आता य तर पोर मरून जाशी
पाण्या पावस जरा सारीथ त्या राहिता
हम हम
कव्वर आहे कोणता साले आता पडतात ना
ते तू तर नोकर रावा कवाचा
हो हो झाडा ना हले त हो झाडा ना हल भार पडून होतं वेळेवर आमन घेतल्या तर झाडा पूरा विस्तकट होत होत
जरून जाात विस्त आणि ह आणि खंभेलोक
खम्बेनला राहत असती
शाॅट सर्कीट कारण शाॅक
हा हा तशी होय की
आणि त्या वायर कपडे वाळत घालव लागतय कारण ते बाहेर घाल त्याशी नको वार घाला आला
त्यात करंट काय नाही रहाय ना
हो गय मरथ काय लाग्गू म लावून राहाला ती लाग काय नाल राहून का आहे ना
करंट वार मला कोत मुठा करावाारर रले की
हो मारी आता त्या वायर लू घरी कनेक्शन होऊन राहा त्यावर घातल्या कारण जाक लागते त्या नाही काम नाही
तरचीी
राच गल झाला
ते आता कसे बधसत कसे सिलेिंडर मध्ये भरतात
कोटी बट खंद नायनिेथ ते हलग परर्शोधन ला इतिह चौथ येत चौदा फेब्रवर होनला निंततेे आमच्या जागा जा भ कोणंद तम्हाज क
हजार हजार पडते एक एक ग्यास दवाले अ नलबई फार्ट फाव डडेस पते
तिकडं ताई जोडून घे सगळे
चहाडीस वेच पून घेत मारी माझी मी म्हणा जात म्हणा तुला भटला का सांग म्हणता
आमच्या देशमध्ये बी बचल्याच आहे इको रेट काल आहे ज्युग रेट काल लागता कमी रेट राहते ना ह अठीक बळतेय देशम गेला तळतातला रसर्च करलं छान चांगघेतलं तही तूच भरून गेल्या तेवते तग मग तेळोल तेवते का म्ह युट्यूब मध्ये गुगल म सर्च केरा तर दिसते
होके आमच्या देशमध्ये असल हे आता न म्हणत क आच्या देशमध्ये स आहे पण कोठे आहे म्ह सोम नाच्या फोट ता हाय पोतात समधी ग्यासू इथ हमाकडे इकले जो पुलसो वयद ग्यास दरकतलेद राणी तुमच्या पोटातला गॅस दे रे म्हणंत
हो ते मारी त्यासकन नाही ना तन नाही
देून हम्म पाणी सवलत आहेय का तुम्हाला
हो तुम्हालाच का
हो हम्ही सिटीमध्येंद राहतो आमलाे राहत
सिटी मध्ये झालं का पाण्या नाही भेटत पिसा
पण ह मी पैसे घेऊन घेतो
फच माारी.
ह
आम्हाला इकडं अ लवणी राहहात वगर राहते नद राहते फुल् पणीर आते का माझ
तेसरहमद धढोळ सोय मारे
कसकणास हम्हालाय पिकअप इत
ह हा कल्या खाताात मर विकता
कावा चटला खाणा प काा चटला विकणा
ह हा पैसे येतात की मरी
हा काय बोलतास
ह्म ह ह
विकल्याकडे पाहिजे नाही आहे की
हो येत तर कितीला विकत मारी
रेट मारकड चित रेट राहला अलीिक ना
आता किती हय म्हणता
तहालय कोणत्या लय कोणता त्यालाय कोणतं झाय म्हणतास इककट राहत
कोणत तुम्ही पिकू कोणत.
आह.
तुम्ही कोणता पिकवता कोणता विक.
आम्ही सगळे पिकवतो कोणत फ सांगताय रेट सांगता.
समंद पीिक जा.
आणि हा कापसा पीकवत धान पीकवत तुरी रवत मुगा रवत. चचे् रहत सोयाबीन राहत मके रहत. ले ल् कणसा खाद की वाारले कणसा खादकी.
वारला कोणतर विचारती.
हा वार लागत घेऊन सपपेंड करून घेतो आमलेद बबल करतात. नाहीयमयत.
नाही माहिित मक्क्याचे आंबिल पिती.
मध्ये आंबलेट बब्बूल मणा घातात मगक्याच आंबल्या गोड राहत आहे घटा गोड राहतय. करतात. तुला काय माहित तूबा ज दिसल कोणत्या काळामध्ये ह असतो.
हो का.
तु आता हिर्या मक्क फल की दुगरा मक्का क.
इवरे मके आदपहाार.
अ हेवेरे मक म्हणले एक पन्नास रुपयाला एक चार देतो. किितला भाग यला.
तू जावन बाजार म निवकता अस तेसी न होय तर मललू. म विकतात ना ते सी म्ह.
आम तर ते ल् मग काल मघतू आही मतम वरवतो. लेे मके स जनी वडे करंग घल भुजंग घयल म्हणा मामग बीघत म. भ म ल . मोड. ून आता अं करून विकतू आगाम लेल ना विकतू काता मिळलं पाहि काय बोलत.
हा वारला मल्लु पाय वारला मल्लु पय वीटल. वारल्यान ह्याला किती रुपये देता.
एक क्विंटल एक अअ
हो का पाच सव हजार के.
जा.
डच आहे मर किती तिनटाल नेतात तुम्हाला..
आमला खेती एकदम. मिंट खाता खाता हमीही खाऊ खाऊ ह सनाधार धो टिकट धारट आणि. गवातले चवले आल्या त फ्री कर देतो कोण. ना भाक. यला विकतो आम्ही खाऊ खाऊ त्या आलं आलं मतम सर्व सर आहे. ते क नाही क.
हम्म हम्म सरे मर. मे राहात हांर हां.